हा बोला आता माझं पूर्ण होतय.
बर बोला की तुम्ही काय करायलाय?
काय नाही बघा बसलोय.
बघा नका म्हणू, बघ बोललं तर चालतंय.
हम्म बघ, बसलोय बघ.
नॉर्मली कॅज्युअली बोला असं काय नाहीये की बर रावदे बोला काय करलाय?
काय नाही बसलोय.
कुठं बसलायसा?
डक्यात बसलोय.
हम्म, कामं वगैरे झाली तुमची आजची.
कामाला जाऊन आलो की मगाशी.
कधी किती वाजता?
तुम्ही फोन केलासा आणि तितनं मग निघलो.
होय,, मग उद्या काय काम करणार आहे?
उद्या आहे की आमी, एकात पत्रं घालायचंयत.
बरं, मग ते पत्र कसं घालतायसा? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. ते ह